हॅलो,
हॅलो, हॅलो,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
हा येते ना, बोल्ल
येते आवाज?
हा, इव
होव का, स्पीकर वर बी टाकल्या जाते का खूप दिवसात
नाही, स्पीकरवर नाही टाकला जात.
हेच तर म्हटलं याच्यास स्पिकरचं ऑप्शन्स नाहीयेत.
स्पीकरवर नाही टाकला जात. म्हणजे मी ना पाहिलं बी नाही वावरात, तू पाऊ हा पुढे पुढे तू जमी नाही तो कान्नाला लावला
हं हं.
आबास तो मग बाई कोणाचा फोन आहे, मी मटलो रे बाप्पा ते
म्हणून त त्याच्यातं सांगलं मी ना देले
नाही ते सांगलं मंग मी नं, काइन सांगन तेलं काय वाटलं, कोणाचा अशी या मैत्रीण फत्रींनचा
हो हो. हा तेला वाटलं, कामाचं राहिलं अन बिनकामाचं झालंच, नाही?
कानाला फोन लावून बसलीन, निदुन राहिलो.
हं हं, मंग बाया सांगल्या नाहीत का निंदायसाठी?
सांगते ना आता, सकाळी गी काय सांगतेऽ
हा लय समजा गवत झालं शेत, आता हे पाणी उघडलं तर,
गवत, गवत आहे पराठे दिसत नाही.
हाव काय.
बम गवत झालं.
आमच्या घरी, ते कोयले काढले होते ना ते, पाण्याच्या कोयले, तर मग झालं लवकर. पण पहिले कौन नाही झालं माहित हाय का त्याच्यात पहिले तिने ते, तनाशक मारलं होतं की नाही. ते पराठी इकडे बाया लावत जात मागे, मग ते पुढे तननाशक मारत जातं, या वर्ष गवतच नाही निघालं.
अर्ध्या वावरात निघेल नाई, अर्ध्या वावरात निघेल आय.
हो का
अर्ध्या आरात दाट आहे अर्ध्या आरात काही नाही पतलं पतलंय म्हणजे काही नसल्यासारखा समजा फिरवीर गेला की
अ हे दरात बम आहे
हो का
हम्म
हम्,, पण हे मग आता उद्या सांगतील बाया.
आता गेले वेळी ते पायाले बाया काय भेटतात की नाही भेटत.
हाव ना, आता गरबड चालू आहे की सध्या सगळं जम नै राह, हा, ते आता पाणी खुललं तर सगळे जणं,
दुसऱ्या गावच्या भेटतात पण आहे की नाही ते त्याले आणयले अॅटोवून घे तोंड लाही तालपुरते वा वावर दूर आहे तो
हो
अन हे आता सकाळी शाळेत गेला हाकी जाऊ आम्ही सगळे सगळे
हो ऍडमिशन केली त्याची मग आज नही
हाव केली ऍडमिशन पुस्तक आणली
हो ना अर्धी फीस भरली असीन
अर्दी साडे चार साडे चार राहिले
हा साडेचार म्हणून त्या दिवाळीच्या पेपरच्यावढच भरून टाकायचे त्यात महिन्याची त्या महिने आता
नाही तलोक नाही बरायच आणि हे कपडे किपडे आणले
हो का साड्याचे कपडेयडेला
इकत घेतले ना द दुकान एका मेडिकल वरला ते गले हॅलो हॅलो
नेटवर्क मध्ये राहि ना माय आता मी स्वयंपाक करतो हॅलो मला मला आटला कटला अस का
नाही नाही
जाय बाबा बाबा येतात तू लिहून आण तुला लिहून दिलाय की नाही जाय होय हा जाई मग बाकीचा लिहून देत न तुले
होमवर्क ही घ्या लागते
हो माय लिहून इतकं ज्वार त द्यायचं मॅडम म्हणे सगळं काही चांगला आहे पण हा लिहतच नाही म्हणे
हो ना मग त्याला आता दोन चार दिवस उकडून कडून हे ते करून त्याची प्रॅक्टिस घ जाय लि वयची म्हणजे काही दिवसांनी मग कस तु टेनशन नाही राहयचं त्याच
टेन्शन नाही नाही तो लिहतच नाही त्याच्या आता तीन वर्ष झाली शाळेत जाऊ राहिला तर त्यां लिहायचं गरा्ण दुसरं काही नाही अक्षर इतकं मस्त आहे
पण लिव्हना जीवार येते आता काय करा लिव यासाठी
ते वाटते तू मग माय माय लिव न बघल जुववरे मी
हा हा बई कायच करा लिव्याजच टेन्शन आहे मॅडम आहे म्हणणे होना पण
आता नाही लिवलं की हा मागे पडल ना मग मॅडम म्हणे मी फळ्याला शिकवतो हा लिहत नाही
हा हो बरोबर आहे मग त्याला मस्त चोपडून चापडून सांगून देत जा घरून बाबू ती लिवास लागते नाहीग पुढच्या क्लास जाशीन नाही तू अस तस नापास होशी आता तू आता तू मोठ्या शाळेत गेला असं तस त्याला असं सांगत जाय बरोबर
तो आहे की नाही टेन्शन नाही घेत जास्त
टेन्शन नाही घेत म्हणशील तसा आता मयाचा इतका आहे तो त्याला इ
तो मयाचा आता तर बम् आहे पण तो तसा असा त्याचा लोड नाही घेतो अभ्यासाचा
हो लोड नशून घेत काल मला हात दुखत जाय की नाही मग मी अ काल अशी झोपेल होती. मग मला हात दुखत जाय विचारे खूप मम्मीनं ते हातालेलं के तेल गिल लावलं. म तोरी प हाते बसे न आणि पोटे काही घरी न आता तम मी लडत जाऊ च माझं वाल म्हणत. काय झाल? म्हणल हात दुखून राहिला. मला म्हणताय चाले मग हात दुखून राहिला तर मस्त आला आला मला हात म्हले सरका कर हात लागेल सरका असा पंजा ठेवला हात तर त्याच्यावर लगे पाय दिले दोन तीन म्ह लढा काय लाग त्याच्यासाठी अन्ना मी पाय देतो, दोन चार पाय दिले ब. खरंच दिले म्हणत बसला का आता. घरून जाऊ राहिला म्हणते. हा मला म्हणते का गरम जो उरायला झाला हात त मी म्हटला हो गड्या तर म्हणते की अ्नात हात ता दाबतू म्हटलं नाही बा पाहता नको दाबू ते तेल लावायला मी नाहातला म्हणे कायच होती पायाला लागलशिील ते मला गेलशील म्हणे पाया ना मंग म्हटलं की हो का. अ दाब बुआ मग जरास मग त्यानं दाबला मग मी मला जीव त्यातच म्हटलो बाई डोळ्या गिळ्या लईन पोरगं हात म म्हटलं बाबू माझ्या न काही उठले जात नाही तू ब बाथरूमधलं साबण घेन साबणाने हात धुय म्हणे राहू द्या ना म तिकडे कुठेच म्हणे हे करायला पुरते म्या म्हटलं नाही रे. मग तू घरी येऊन धुतले वाटते त्यान हात.
काय माहीत दुतले काय माने द्यान मग गुंजन ना बोलायला चाललं मी गुंजनले बलायला चाल म्हणे मी
हो का
हम तिच्या आईचा हात दुकू राहिला तर काय आहे सुट्टी मागायला चाल्लुक कायं सांगे बाई मला
हा, हा. तर मग, मग ते आले मग ते म्हने मी सुट्टीच मागतो, आज काही जात नाही मी ट्युशनले. ह पण ट्युशन काही करत नाही म्हणे. आजच्या दिवस राहते म्हणे. मग म्हटलं फारच चांगलं बाई की मुला हाताचाना भांडी धुता नाही येत, झाड झुड नाही काहीच नाही मुजवाच हात होता तो. मागच्या सारखा थांबत नाही जाईन तो. ते नाही बा दावाखान्यात नाही गेली, मग तसाच बसला तो. तेलगिल लावलं त्याला, याला शिवम दोन-तीन पाय दिले. मग तसच राहा अर्ध्या रात लोक दुखल्या दुखल्यान, बसला तसा काही गेली नाही म्हटल सकवून-सकवून जाईल म्हटल. आता तर मग, सकवून काही फवऱ्यावर गेले मग काही जाणच नाही झाल.
हा ना, का उन दुखत बग जा हात?
तो वाताचा प्रकार आहे. आणि डॉक्टरने सांगला तो याचा डॉक्टर नाही का सोनाड्याचा. आपण जात असतो त्या डॉक्टर जवळ. त्या डॉक्टरनच. सांगलं की हा वातचा प्रकार आहे. म्हटल वात असला कि, बोट हे कुडे होतात. तो म्हणे वातात सात प्रकार आहेत. वात वाताचे लई सात प्रकार आहेत म्हणे, त्याच्यान म्हणे तो हात म्हणे हा दुसरा वेगळा वात आहे म्हणे. सांध्या आहे की, कोणता सांगितलं जा बाई.
हो ना. ठणक्या वात असेन तर
हा ठणक्या वात की, असं काहीतरी सांगितलं होई त्यान हो.
हो ना.
काय आता ता गेल. ते मागच्या-मागच्या वर्षी तुमच्या वरात पराठीे लावूनग, त ताबेच्या दुखतय तो तंसच दुखत जाय आता. काल.
हाव ना हे पाणी, पाऊस पडला की दुखत असतील तो.
हा, मग जास्त तकलीफ होती.
हा.
आता मला कॉल कट झाला समजा आता तीन मिनिटांना की लगेच तू लावून दे मले, म्हणजे तुलाही एक कॉल होऊन जाते.
मी मंग लावी, मला पहिले अर्जन स्वयपाक-स्वयपाक कला- करायला लागते मला पहिले.
पाय हो मम्मीने खालस तकलीफ दिली.
नाही व तकलीफच काय त्याच्यामध्ये आता आहे तर काय हा याच्यात चार्जिंगच नाही ना, दोनच टक्के किती वेळचा चार्जिंग लावला, आणि कोण बटनच नाही दाबलं. मग आता. तो आम्ही हाती घेतला, आणि पाहिलं ना याच्यात दोनच टक्के चार्जिंग आहे आता हिचा फोन झाला की परत चार्जिंगला लावून द्यायचो.
हो मग चार्जिंग झाल्यावर मग मला स्वयपाक झाला की मला फोन लावजो, की फोन उचल म्हणून, मग मी ऑनलाईन येतो.
हा. हा. चार असं बाहेचे लोेतात, बंद तु झाले काय मी पाच कॉल लावले का म काही शून्यन काही असे दोन कॉल होईलत मिनटं
होवो काय नाही वो झालेले असत माय शुन्य-शून्य सगळे पहिल्या कॉलवर, हा पहिला कॉल झाला की याच्यावर काही सेकंद होऊन राहिले, म्हणजे मिनिट होऊन राहिले, नाही तर सगळं शून्यच आहे. हहह
नाही-नाही मीना लावेलात की तु मीना माय हा तेच ते शून्यात तीन अ लागे दोन लागे मिनटं व्हायलात काहीत ते दोनशे काही असे.
हो हो हो अशे होइल असे. हा पहिलाच कॉल आहे आपला? हा एवढे वे लोक चालला नाही तर कॉल चालत असत नाही मध्येचच कटते ना काही बी अ नेटवर्क नसल, काही नसल की हम्म तेच ना मीनी म्हटल आता स्वयंपाक स्वयंपाक मंग करतो आता हि याचे बाबा जाईलच गाडीवर. ते तिकडूनच जेऊन येतील आता ते. हां ते लग्न आहे खमगावले. तर मग ग गाडी तेच तर म्हटल, मी नाही ह बाय. नाही सोंदाड्यातली आहे ना. सोंदाड्याची, सोंदड्याची.
हां.
मागे नवरदेव होता का वकील त्याच्या त्याच्या बायकोच्या कोणी रिलेटिव्ह मध्ये अशी
हां. हां.
तर मग ती आता तिकडून बफेतूनच जेऊन येतात. मग काय आमचाच कराय लागत स्वयंपाक फक्त.
हो ना, आज मीनी कीनाही सकाळी नाश्ताले घुगऱ्या केल्या मग स सकाळीच केलता तर शिवम गेला तर आणि मग हे पाण्याच्या शितोळेने तोळे चालू होते आजी तिकडे गेल्या जेवायले मग सगळे घुगऱ्या हे खाल्ल मग आम्ही शाळेत गेलो. मग तिकडून आल्यावर कोणी मंगेश जेवल ते फक्त. फक्त पोळी न घुकऱ्या आम्ही ना नाश्ताच केलता चिवडा, घुगरे. मग तिकडून आली लगेच त्यांनी चटणीं पोळी जेवले. मी ना एक भरीत भुसल चट बस तेवढ जेवली ना, आता मग सगळे भुका लागल्या हिंदून आल्या.
हम्म, हम्म. हो ना त्याच्यान नाही तर काल आम्ही खट टाकायला गेलतो की नाही. तर असच झालं ना त्यासाठी मी सकोल स्वयंपाक केलता. तर संध्याकाळी भयान तसच झाल.
अन लगे हे भाऊसाहेबचा अभ्यास
हो त्याचा अभ्यासही घ्यायला लागते आता. झाल काही सेकंद राहिले आता होऊन तेवढे मग फोन कट झाले की चार्जिंग लावून देतो.
नाही, मी ना मग लाल बटन दाबून दिलाय ना उजीर कटून नाही राहिला नाही तर उजीर जर असता की नाही.
तर फोन स्विच ऑफ होत असतात. तू लावत असती काऊन कटला काऊन कटला लागे बैलेंस याच्या बाबाच्यात बैलेंसच नाही. ये तु सांगतल यातली चार्जिंग सरली आणि त्या चार्जिंग वर लावून ठेवशील तरी रेंज नाही येत.
नाही ना आता केला का रिचार्ज?
अ त्याच्या राहिलच ना करायच तर माया याच्यात केलेलाय आता तेच संपल आता माझ्या संप प्यारीता त्याच्याप करू मंग मंग अस. हां मग हॉटस्पॉट बिटस्पॉट घेतले ते ना.
झाले मग दहा मिनिट आता कर मग स्वयंपाकन मग मला लाव तु फोन. अं मग मी तो उचलील हो हो हो ठीक आहे.